झालं का चहापानी
वय झालंय बघा तुमचं?
हो झालं बघा आमचं पण चहापाणी चारलाच चार साडेचार लाच होते.
हा हा. लवकर होते वाढतं.
हा शेतात प जायचे असतेच वैरण पन काढायला जरा त्यामुळे लवकर असते.
हम्.
स्वयंपाक असतो आमचा? साडेपाच पावण्याच्यापासून होय.
ते जेवण लवकर आवरत असल.
हा लवकर जेवण, बाळ छोटा आहे ना त्यामुळे त्याला लवकर जेवायला द्यायला लागते.
आठ ला तरी स्वयंपाक होत असेल सगळा.
होय होय आता घालायलाच लागले बघा.
हा हा
त्याचा जरा अभ्यास घेत बसले होते ना त्यामुळं
हं बसू ना म तिकडं
पाऊस
हा
नाही हो काहीच नाही पाऊस आमच्याकडे.
पाऊस कमी च ये म्हटल
होय
बारीक तर होईना आहे चालू
हां
मग काहीच नाही आवडतं मग
तुमच्या तिकडे पण रेंजचा प्रॉब्लेम आहे काय?
आज येईना काय?
हा मध्ये मध्ये अडकतोय.
मा जर रेंज मूळ होतय
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे.
मग
तुमचा स्वयपा करून आलाय का?
नाही
हां
ते जरा पाहुणे आलेल्या त्यांच्यासोबत बोलत करत बसताना काय झालं नाही.
हा हां
म आता सासूबाई आहेत घरात करतात.
हा हा संध्याकाळी जाऊन आणि राहिले कायतरी करायचं
काय नाही चपाती वगैरे एका दिवस करत असतात तेवढंच करायला धरायचं बऱ्यापैकी आवड केलेलं असतं त्यानी सगळं
हा हा तेवढीच मदत.
हा होय
हाह हे
मी आवरून येतो त्यामुळं संध्याकाळचं काय एवढं
हा हा
कधी तर पाच वाजता येताना मग काय जरा कुकर लावून यायचं. नाहीतर मग चपातीचे कणिक मळून ठेवायचं काय तर भाजी वगैरे काय तर निवडायच असली तर दुपारी निवडून वगैरे ठेवते मग
हा म्हणजे पटपट बनवायला बरं पडते परत ते निवडून कधी बनवत बसायचं
आणि संध्याकाळी उशीर होत नाही निवडत करत बसायच मग फोडणी घालायचं हे साधी निवडून ठेवलं तर कसं पटकन फोडणी घातली इकडं चपात्या लाटल्या म्हणजे
होते
म त्यामुळे सांगते
ह ह आम्ही पण तसच करतो भाजी वगळी असली का नाही मी आधीच निवडून पण ठेवते मग सकाळी पण कसं कामाचं अ डबा ह्याचा डबा असतोय ते लवकर हे वररायचं असते त्यामुळे मी आधीच निवडून ठेवले स्थित
आधीच निवडून ठेवयला बरं पडते ते आपली पण गडबड होत नाही आणि ते मग कसं निवडायचं असल की आपली ा कळते का
होत्या होयच की कोणतं काम करून कोणतं नको असं होते.
होय आणि कस अस सगळ्यांना द्यायला करायला लागतय कोण हे मागतय कोणतेही मागते. ते त्यात आपण आपलं निवडत करत बसायचं म्हटल्या तर हुशार होतोय म
उशीर होतो हो आणि सकाळचं कसं चहा नाश्ता
य सकाळीच तर लई गडबडत
ले गडबड आणि हे जे स्कूलवाणी लवकर आहे आम त
ह अजून बारकं कोण नाही तरी एवढी गडबड झाल चालव भाष ते माहित त्यामुळं एकच माणसा आहे ोटा
हा धार असेल तिची
आपलं दार दार कस एक पैमच आहे
हा
पाडतो फार नाहीन पाडतोात ड सतर सतर हा
पाात
ह ह ह हम् हम् हॅलो.
हा बोला की
हां बोला.
कस्टमर होतो आता. हॅलो.
मा बोल की ऐककाले
ह कस्टमर होतं काय म्हटलं
पुड आहे तसतणत मी तर म्हणत
आता संध्याकाळची असेल गर्दी
होय संध्याकाळच जरा असते
तेस का.
दुपारचे काय एवढं पेशंट नसतच आता संध्याकाळी जरा मग पाच सहा नंतर आणि चालू होते
चालू होते होय.
आठपर्यंत असतात मग तिथनं काही जास्त नसतंय
ह हा मग ते ज्यांचं मेडिकल आहे ते नसतात काय का तुम्हीच फक्त बघताय
ते ज्यांचं मेडिकल आहे क नाही ते डॉक्टर आहे तो.
आहे तुय
हा डॉक्टर आहेत ना मग त्यांनी, वर म्हणजे वर त्यांचं क्लिनिक. आहे आणि खाली मेडिकल आहे हूं.
हं हं हं!
त्यांच्या पण मिसेस आहेत, म्हणजे त्या फार्मासिस्ट आहेत पण त्यां अजून काही लायसन वगैरे काय आलेलं नाहीय.
हां हां!
आहे ते कोरोनामध्ये झालय त्या मुळ मग, मग त्याच्यानंतर कोरोनाचाच. लग्न झालं म आतात्याच्यानंत तर बाळ झालं त्यामुळ काय त्यांनी अपलायच केलं नाही लायसनला अजून.
हां हां हा!
हम्म घेयच ते आपण कधीतरी.
हं!
पण आता आता काही येत नाही त्या त्यामुळे मग मीच असत. हो या ल हान आहे अजून त्या काही नसतात नाही मीच
हां हां!
एवढे पण काही पेशंट नसतात नही त्यामुळे काही दोघींची गरज वाटत
वाटत नाही. जास्त पेशंट असल्यावरती म.
हा तेवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट चल. तर चालतय नही दो ती ठेवल तर.
होय!
एवढं काही जास्त नसतं कंटिन्यू काही नसतातच पेशन्ट.
हा हा!
एवढं वाटत नाही.
वाट हं! मग.
काय करायला मुगा.
आता बंद किती आठला.
पण आता आठ ला बंद करायच.
हा हा! म्यूट काय अजून दोन, दोन तास तर हाय
हाय ह
मग जाताना पण मिस्टर असतात का सोबत?
ले ते
हा हा!
मला पण हेला पण येतात ते
हा हा!
इथन जवळच आहे नी त्यामुळे काही एवढं लांब नही गावातल्या गावात. त्याच्यामुळ काय वाटत नही.
आ!
अे ओटे ब इतर बंदला
हा!
न तिकडच कस ते लग्नानंतर मग जाणं येणं प्रॉब्लेम व्हाया लागला नई.
हूं!
बस वेळेत मिळणार नही मिळणार
होय!
लगनाच्या आधी एक वेळ चालतेय हो पण लग्नानंतर म्हंटलं की मग सगळं आवरून करून जायला लागते.
लागते होय.
नावराईत करायचं आणि परत बस पकडायचं त्या वेळेत रजान येन होई नाही हा. पण कस वेळेत म्हणताय नाही म्हणताय. नाही मिेळत नाही आली की मग
उशीर होतोय ना या्यायला
तेेत नाही म्हणाली क अकडे देणे.
होयच की आणि भक्त सख महामंडळाचा कुठं वेळेवर काय असतय त
काय कुठं काय होलय उसर थांबायला लागतय मग ते स्वतःची गाडी असली तर चालतेय. तर आमच्या घरात मी कस एवढ्या लांब तू एकटती जाणार. पावसाळ्यात त्या इकडं तिकडं अवघड येते.
हम्म घालवायला नको म्हणजच.
हा. त्यापेक्षा काय आपल्या आपल्या घरात असलं तर बरं पडते ना.
होय.
चालतय ठेव हा ठेव काय?